हो. हॅलो हा या लागलाय का आवाज?
काही आलाय बोल.
हा हा ते अमार आहे मैथिली आहे ब माहित.
तोवाला टास्क आहे काय चालू करू नको तो आपल्यासाठी नाही आहे वेगळी भाषा आहे तीय वेगळी भाषा आहे ग ती
म सोडताय कशाला ते
ते चुकून झाले ते ग्रुप वर सकाळी आलेला मेसेज ते चुकून असइन झालंय आणि ते मराठी ह बघ रेकॉर्ड
मराठी आहे
हा ते काय आहे माहती ते एक पॅरग्राफ देते त्यांनी वरतीय.
हा
पाच-सहा लाईनीचा.
हा
आणि आपण तिथं माईक असते रेकॉर्ड ला चालू करायचं. आणि तो पॅराग्राफ वाचायचा.
हा
मग आपलं रेकॉर्ड होतं ना सेंड करायचं.
असं.
हा मग ते कसं असते माहितेय अ. बारा केलीस क नाही. बारा पॅरेग्राफ वाचलीस क नाही एक पूर्ण होतंय.
एक म्हणजे एक हेच नव्हते काय.
हा एक पूर्ण होतंय.
हा.
असे फक्त तीसच येतात पहिला पंधरा येतात. आणि नंतर पंधरा येतात.
हा
मग तू ते बारा वाचलीस. बारा पॅरग्राफ वाचलीस क नाही आहे. ते एक टास्क कंप्लीट झाल्यासारखं होत ते. मग ते एकाला अठरा रुपये.
एकाला अठरा रुपयाे म्हणजे काय किती बस किती होत्यात.
फक्त वाचायचंय दोनशे सत्तर.
फक्त दोनशे सत्तर रुपये?
होय फक्त वाचायचं आहे ते काय. ले मोठं नसते असं चार पाच लाईनीच असते फक्त.
हम्म
ते करून ते पण होते भरभर. फक्त बॅकग्राउंडचा काय आवाज नको पाहिजे.
हा हा
शांत जागी बस. शांत जागी बसून नुसतं वाचायचंच ते आणि रेकॉर्ड करून सेंड करायचं. आणि शब्द तेन असे व्यवस्थित ऐकू यायला पाहिजेत बघ. म्हणजे जोड शब्द ते आसतात ग जास्त.
हा पहिला आपण दहा वेळा वाचुन मग त्यांना सेंड करायला हवं आणि हे कराय पाहिजे रेकॉर्डिंग लू कराय पाहिजे
एकदा वाचलीस की करतेय
हम् हम
म्हणे एकदा आपण अस वाचून बघाच आणि नंतर रेकॉर्ड चालू करून एकदा वाचायच आणि सेंड करायचं आणि जर तुला काहीतरी चुकीचं वाटत असेल
हा.
म्हणजे तू मग ते परत ऐकायला पण येतेय तुला. सेंड करायच्या आधी.
येतय का
हा येते आणि जर चुकीच काहीतरी बोलली असलीस तर मग डिलीट करून परत आणि रेकॉर्ड करायला येते असशं आहे ते
मग ते त्याच्यावरती ने अजून तपासायला नाहीत पाठवलंत
ते त्यांच त्यांनी करतात की ते तप्पासून तुझ तुझं ते पेमेंट होतंय ग हे दुसरं आलं. तर करायचं आपण टास्क.
ह करायला म्हणजे तू तू नंबर माझा पाठवलास ना त्यामुळ त्या नंबरवर शअर केले म्हणात हच्या नंबरवर ते खर असे टॅपले ब
काय म्हटलेस तुझा आवाज आवाज अडका लागला आहे ग
माझ्या नंबरवर आलाय ग
हा हा.
त्याच्याना बरोबर या नाही मग ती तू ग्रुप ऍड केलीस ना त्यामुळ तुझ्या माझा नंबरला असेल.
हां हां ब नाही त्याच पण लॉग इन करून रिफ्रेश करून बकी नंतर.
हम्म चत
आलेय काय.
हम्म तुला यालाय नाही.
नाही आम्हाला आलेले होते आम्ही केलोय कमप्लीट.
आता दुसरं काय येत नाही.
ह आता दुसरं बंद आहे अजून ते त्यानी पाठवतो म्हटलंत कायतरी इश्यू आहे ते
हा हा हा.
मग आमचं काय चालूच नाही पहि रेकॉर्डिंग झाल्याशिवाय होत नाही ग ते आता जर हे आपलं बोललेलं रेकॉर्डिंग झालं की नाही मग ते अ वाक्य येतात अस ते करायला.
अ म्हणून ते आता सगळ्यांना रेकॉर्ड
हा रेकॉर्डिंगचाच टास्क यायल्यात मग रेकॉर्डिंग झालं की मग ते वाक्यांचं येते ट्रान्स्क्रिप्शन म्हणायचे त्याला.
हम्म.
ते पण येईल तुला नंतर.
हम् हम.
हे पहिला कम्प्लीट कर.
करायला काय ते उद्या करतो सोड.
हा वाचायचंच असते फक्त.
हम् हम.
जास्त काही नसतेय.
हम्म
बाकी शेताला जाऊन काय करून आलीस
काय म कांच गेलो
असंच गेलीस.
हम्म.
काय काम केली नाहीस.
काय नाही ग बाबा गेलेले बा गेलेलो
हं हा भाजी कसली करायलीस
आ त्यातवातच
काय
हसत्याच म्हणलं ग चांगलं होत
आळंबी.
होय.
का तुम्हाला दुसरी भाज्या मिळत नाहीत काय ग
सीझर चालू आहे.
असला कसला का सीझन तो.
चपूपर्यंत तेच खायला लाते
भार क
मम्मी काही ठवणंतराय नाही
अजून नाही पाणी आलंय पाणी भराय लागलोय
बड्डे ला स्पेशल काय करम सोनी तू काय घेतलीस
कशाला काय नाही बीघ्यायला
का
नाही बाय काय घ्यायला काय घेऊ कपडे पण आहेत काय घेऊ दुसरं
आता परवात एक कानातला घेतलीच ते तवा आताच बड्डेला घ्यायची होतीच
त्यावेेळेस घेतलं ते तूला कोून सांगितलं
ह तू घेतलीस तर मला काय समजत नाही मला मी घ्यायची होतीस की मी पैसे पाठवले नसतो मला फोन करायचे की
होय घेतेत की
त्यांच्या का चुकीते का काय मी
पैशाच ना मग तुला कोण सांगितलं मला पाण्यातलं घेतलेलं
मम्मीने सांगितलं की का
हम् हम्म ती सांगितली होय मग तिच्या्याकडेच माग क
त्याकडं मला मगाय र मला कसा
म
का मला री आवडली मग तू घेशील करी मला असं मग मला सांगितली असेल तर मी िराय किवा पाठव असं म्हणत
डिझाईन आवडली आहे
हम्म ते डु घालायला पाहिजे ग तसलंच
तू बघ कुठं बघितलीस खरं मी फोटो पण पाठवाल नाही
अगं तुझं काढ र फोटोत नाही ते
कुठं काढलेल्या फोटोत
े मन संकट छोटं वाढल्यास माहितय
मनसोबत
हा ते तेचा दिसाले
हा हा मी खड्यांच घालतो
खड्यांच्या त्याच्यात एक लाल कलरचा खडा वाय क
नाही खडा नाही येत प्लेनच आहे
पूर्व चकलच फक्त आहे खरं ते
होय मधी जरा असं अ त्याला असं शायनिंग टाईप आहे थोडं
हम्म
खडा वगैरे काय नाही त्याला
मी गट्टू घालतो तो ते गट्टूचही झालेय की
ते आता फॅशन कॉमनच झाली आहे ह
सोनारला म्हटलं की आता फॅशन गेल्या आणि दुसरा आल्या ते हे करतो म्हणून
हम्म
टलं हे झालं दवाखाना त्यांनी चालू झाला बर ते राहिलेच ते नाही तर ते तवास घेतटल असतो बरं झाला अस सर
ह तेवढ्याशेला चौदा हजार
किती बसला
चौदा हजार दिसत पण नाही ते कानात
नाही सोरी नाही
काठ बकी मुलकाच महाग केलं
एक गॅम फोन नाही वाढत मओके
नाही एक ग्रॅम ला पण कमी आहे
किती माझ मी बघितले ते माहितय मोठा होता मोड घट्टू ख एक ग्राम व असून अ नाही एक राऊंड न्हे आठशे मिली का नऊशे मिली होता
हा मग हे पण आठशे मिलीच आहे क
हा मग ते तुझ्या आधी घ्यायला बघा वा मग तेो्हा मला त्यांना साडेआठ हजार रुपयाेला सांगितलं
हा हा
ज तो सोडून
हा
घे म्हणून घेणार आप ख ती डिझाईन आता नवीन म्हण त्या म्हणून मी ति काय हे केल मला तर काय माहिती आहे एवढं स वाढल दे पुढे
हम्म महाग झालं की बाई तेवढं
हम्म हाल स
हम्म आम्ही पण कायच घ्यानी आता किती महाग झाली
आता काय तिथे सोड बा हे सगळं असताना
का हय बाई
काय ह
मग
हम् त काय नाही